हॅलो नमस्कार मस्... तर तुम्ही कसे आहात...
हो मी पण मस्त आहे मजेत...
काय म्हणायला उन्हाळा...
ल उन्हाळा काय खूप गरमी आहे पाऊस काय पडत नाहीये...
आमचा इकडं पडला मध्ये दोन तीन दिवस पण नंतर आणखी बंद झाला..
अच्छा आमच्या इकडे नाहीये. पण गरमी खूप आहे. अजून पावसाचं म्हणजे वातावरण पण काही दिसत नाहीये.
हा नाही गरमी खूप... वाढलीय आता...
हो ना टेम्परेचर वगैरे म्हणजे रोजच्या रोज मोबाईल वर बघते मी...
हो ना हो ना हम्ज... काल मोबाईल वर सगळंच कळायला आहे काय कुठं काय चालू आहे काय नाही. आणि उन्हाळ्यामध्ये तर ना... सुट्टया असल्यामुळ मोबाईलचा वापर जास्त झालेला आहे.
हो ते तर आहे...
हम्म म... मुलं मोबाईल आमचे हा पण मो... पण मोबाईलचे तेवढे हे पण आहेत बर का फायदे पण तेवढे नुकसान...
फायदे पण आहेत आणि नुकसान पण आहेत मग ते आपल्यावर डिपेंड करतात आपण फायद्यामध्ये...
लोक आपण... पण आता आपल्याला काम नाही काही टाइमपास म्हणून रीलस बघत बसतो पण त्याचा आपला फायदा नाहीच आहे... आपल्याला काहीच...
नाही नाही तो लॉसच आहे...
हा त्याचे तोटच... बत...
म्हणजे एक्स्ट्राच नेट वगैरे आहे म्हणून बघून टकतो आपण... त्याच्यामध्ये म्हणजे मोबाईलमध्ये बघायला म्हणजे व्यवस्थित आहे युट्यूब वगैरे आपल्याला कुठलं कुकिंगच... पाहिजे अस... स्वयपाक मध्ये कुठली गोष्टी येत नसेल तर ते मोबाईल वर सर्च केलं की लगेच दाखव... अच्छा...
त त्याच्यामध्ये काही काही आहेत गृहिणींना उपयोगी म्हणजे... पण मुलांसाठी वगैरे चांगलं नाही लहान मुलं खूप मोबाईल बघतात एक एक दोन... बघतात पण त्याचे परिणाम त्यांच्या डोळ्यावर खूप होऊन जात ना... कमी वयात त्यांना चष्मा लागतो...
हा हा ते तर आहे म्हणजे जास्त बघितल्या नंतर ते तर होणारच झाले.
हा ते डोळ्यावर परिणाम होतो ना. म्हणजे ताईंची मुलगीजीं ना त्या ड्युटीला गेला. अरे मोबाईल द्याय तिला आत्ताच एवढ्या लहान वत असं मायनस पॉईंट सचना लागलाय.
अच्छा हा ते म्हणजे त्यां ते मग लेकर काहीतरी आगा ना करले की मग त्याच्याकडे आई वडील काय करतात मोबाईल देतात त्या लेकराच्या हातामध्ये. मग ते शांत बसत ते मोबाईल दिल की शांत बसतो म्हणून अजून म्हणजे आई वडील दुसऱ्या.
आणि हे. आईवडिलांच शिकतात मोबाईल मुलं ब्राईट. आईवडिलांनीच कमी केला तर मुलं पण तेवढं बघणार नाहीत ना आपल्या आईवडीलच घेत. नायतर आपण काय का.
हो ना आणिी ना पाठी माग.
आणि.
आम्ही ना पाटे मागं माझे संभाजीना. ग म तिथ स्मंग पूल ला गेलो मग तिथ का झालंएक ते काय केलं छोट्या एका बाळा. हातामध्ये मोबाईल दिले आणि ते बाळ म्हणजे दोन तीन तास बसलं बगत ते आईवडील लतिकडे मस्त मजा करून आले.
काय करून आले असेल ते हो ना. पण ते पण तेवढं म्हणजे उपयोगाच नाही ना दोन. एखादा दहा मिनिट ठीके पंधरा मिनिट पण एक एक दोन दोन तास मुलांवरईट पण त्याच्यात आजकाल काही चांगल्या पण गोष्टी येतात. मुलांना शिकण्यासारख्या वाईट पण गोष्टी येतात त्याच्या मुं मुलां ख वाईट परिणा होतो त्याची.
हॅलो!
हा बोला ना. हॅलो!
हा ते मुलांवर खूप ते वाईट परिणाम हा. म्हणजे त्या रील येतात त्याच्यात काही काही उपय गाच्या गोष्टी येतात.
झपट आपला काम. हा
कमी वयात त्यांना म्हणजे न शिकणाऱ्या गोष्टी पण माहिती होतात त्या.
हा हा हम्म.
आम मोबाईल आणि त्या मोबाईलमध्ये फायदे म्हणजे कुपंग शिकू शकतात तुम्हा. काहित डील म्ह तुम्ही घरी बसून व्यवयसाय ू शकतात त्या आ गृहिणीना कस कमी पैशातून. कसा व्यवसाय करायचा ह्याची माहिती भरपूर मिळते युट्यूब मध्ये. डिजिट मीडियामुळे त्याच्यामुळे.
ह ह हा ऑनलाईन ते करतायेत ना.
हा ऑनलाईन बिझनेस आणि कोरोनामुळे कस झालं मुलांचे ऑनलाईन क्लासेस झाले त्या. मुळे जास्त मोबाईल मुलांच्या हात देण्यात आला कोरोनाच्या वेळेस.
त्याच्यामुळे मुलांना ना जास्त सवय लागली मोबाईलची.
हां ते पण आहे ऑनलान्लासेस वगैरे होतात.
हा तर ते शिक काही शिकच काही नाही आता ते आपापल्या ह्याच्यावर असते की काही चांगले ्याय आपण काही वाईट घ्यायचं मोबाईल म अस
मग तुम्ही इन्स्टा वगैरे वापरतात का
हो यूज करते मी इस्ट म्हणजे थोडं सोशल मीडियावर आहे
हा हा हा आच्या माझ्या मिस्टरांना आवडत नाही स्टा वगैरे नाही आमच त्याच्यात आवडतच नाही इं्स्टावर पण नाही पण आपले युट्यूबवरच
हा हा हाा पूजेने उठ युट्यूब वर दाखवत सगळं
हा युट्यूबवरर असतात बरेच काही तर चांगल्या गोष्टी तुम्ही म्हणजे क्वशाचे क्लासेस करू आरी वर्क वगैरे आता ते निघाले ना नवीन आरी वर्क पुन्हा मेन ी रांगोळी कशाचे पण तुम्ही तुम्हाला घराच्या बाहेर न पडता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी िनरी बसून पण शिकू शकतात अ भर तर पहिलं बाहेर जावं लागत आता तुम्ही मोबाईलवर ण भरू शकतात पण त्याचे वाईट परिणाम अस शरीरावर त ना पहि लाईट बिल भरायला लोक पा जात होते पण आता घरात बस ण त्यांचा वयाम पण होत नाहीये त्याच्यामुळे त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर खूप हो बे
आता पहिलं कस सगळी काम म्हणजे कुठलं काम करायचं असलं गावामध्ये ते घरी जाऊन ब आ कु काम करा शेजला जरी घल तरी फोन लावून बोलतात असं आहे आहे घरी म्हणून म्हणजे कुठ फंक्शन वगैरे असलं की गावातल्या गावात पण घरी जाऊन बलावून बोलून येत होते
आता आता पहिलं कस होत पत्रिका लग क प्रिकाल मोईल वप प्रा टाकतात प्रिका पण गरज पडत नाही त्याच्या अर् आणि प्र प्र्येक ठिका जावं लागायचं पहिलं आता घरी बसून तुम्हाला कुठे जाण्याची गर नाही काही नाही तुम्ही घरी बसून सगळ्यांना देतात त्याच्यामु अ गरज म्हणजे कुठ जाण्या क व का हो जात टाईम मस्तो आजक त्या तसे बरेच आहेत त्याचे फायदे त्या घेण्यावरच घेतलं म्हणजे चांगले घेतले तर चांगलेच आहेत वाईट घेतली आणि सगळ्यात म्हणजे हानिकारक मुलांसाठी खर मुलांनी बघच नाही पण आता त्या मुलं जे हा ते ठीक आहे पण आजकाल मुलं जाेऊन मोबाईलशिवाय करत नाहीत मोबाईल दिला तरच म्हणजे जेवणार नाही तर जेवणार नाही असं असत त्यांचं
ह हो ते तर आहे लहान मुलं म्हणलं की जवळ असली तेवढाच अभ्यास करणार आपण थोडी इकडे तिकडे गेले की ते आप आप गेम वगैरे सगळ सुरु करणार वगैरे
ातड आई वडील मोबाईल दातग ते रड शांत होते मग ते पुन्हा मोईल घ की आणखी रडत मग म मग ते त्यांना काय वाटत बसलं तर म्हणून ते मोबाईल देतात असत.
हम्म आणि त्याला ती सवय लागून जाते कि बा पण कळलं की आपल्याला मोबाईल भेटतो.
पण त्यानंतर त्यांच्या वर उळ गेल्यावर खूप मदच आहे. वाईट इफेक्ट होत बाहेर कुठेलात आपण पाहण्यात आता मोबाईलला तर मु मोठ्या मोठ्याने रडतात पण ते चांगलं वाटत नाही ना.
आणि हे सगळे आपण आहे प आईवड. डलांमुळेच मुलांना लागतात.
हा ना.
हम्म. आजकाल खूपच अवघड झाले आजकाल मोबाईल व एक रिस रिचार्ज नाही तरी माणसांचं. होत एक दिवस पण रिचार्ज नाही केला मोबाईल. जस काय की काहीतरी आता संपलंय. हा. अ.
रिचार्ज संपल्यावर जास्त बघू वाटतं.
हा आणि रिचार्ज पण आजकाल खूप मगे त्याच्यामु आणि कुणाला पहिले एक जीबी पण तू संपत नव्हत आता दोन जीबी झाले. संपना झालंय संपून लगेच जात.
फाईव जी पण आहे ना.
हो ना हो ना त्याच्या आहेत चांगले घेण्यावर आहे आपण आपण शिक. पण शकतो बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातल्या टाळू पण शकतो आता ते आपण डिपेंड आहे आपल्यावर-
हम हम.
आता इथून. आता इथून पुढं आपणच कमी करूत वापर मग आपल्या सोबतचे पण आणि कमी करतील. चांगले परी चांगलं काय वाईट काय आपण सांगू त्यांना
हो ना.
हम्म. सांगते मग खरा मग आता हो हो नाही आता हात पाणी करायचाय मुलगा झोपलाय त्याला आता उठवते. मुलीला ट्युशन वरून आणायचं आता तज झालं.
तुम्ही जाता का?
हा मीच जाते ना सोडायला बर बर. चालत घ्या मग चालतय तुम्ही पण कमी वापरा मोबाईल आता हो ठीऊ का?
ह.